हॅलो, हॅलो येत का आवाज आता आवाज येतय का
आवाज, आवाज येतय
हो अरे, अरे येत आहे, येत आहे येत आहे ना आवाज तुला नाही येतय का तुला आवाज नाही येत आहे का हा बस येऊ दे ना असाच मध्ये, मध्ये
आला ना
बर, बर जेवला का? जेवला का
जेव हॅलो
जेवली आलुची भाजी या खिचडी
मी, मी पण आलूची भाजीच जेवलो ग कय होय काय कोइन्सिडेंस आहे हा
आलूची भाजी कशी होती
एक नंबर भाजी नाही, नाही मी तर, मी तर ग्रेवीची जेवलो
तू कशी जेवली
डू यू ग्रेवी मी ग्रेवी, ग्रेव्ही खाते फक्त
आलू नाही खात का आलू नाही आवडत तुला
मला नाही आवडते आलू.
का ग?
ह.
हम.
मला नाही आवडत. त्याची टेस्ट नाही आवडत.
टेस्ट नाही आवडत. आलू ची भाजीची तुला टेस्ट नाही आवडत.
नऊ. आलू सँडविच मध्ये खाऊ शकत.
मी एक आलू टिक्कीमध्ये आलू खाऊ शकतो.
हो, का आणि तू आलू एक ते, हे काय, तू वडापावामध्ये पण खाऊ शक त. आलू.
वडापाव. ऐसे चटोरी चीज मध्ये म आलू खाऊ शक हे बाकी म आलू नाही खाऊ शकत. आलू की सब्जी नाही. आलू की भाजी नाही खाऊ शकते मी.
अच्छा, असं आहे का ते, आलूची भाजी नाही खाऊ शकत. बरं. ठीक आहे. आजचा सेल किती झाला मग? मोजला का तू आजचा सेल किती झाला ते?
अ सिक्स फिफ्टी काहीतरी तू दिले ऑन ऑफलाईन.
हा.
वन ट्वेंटी ऑनलाईन.
हा. तुला माहितीय का आपल्याला अर्जंट सेल वाडून हाय.
मी तर मागवून देते किती वाढवायच.
ते ठीक आहे. ते वाढवायचं बघावं लागेल ना. आणि ते मिश्राजीचं अकाउंट पहीला घ्या. त्याला म्हण पासवर्ड शेअर कर म्हणा याच्यावर हे. ग्रुपवर त्याला हा ग्रुप वर त्याला म्हणून पासवर्ड शेअर कर ना मिश्राजी अकाउंटचं तू याच्या पण लॉग इन माझ्या याच्यात पण लॉगिन ठेवतो मी. आणि त्याच्या याच्यात पण लॉगिन राहुदे. म्हणजे कसं आहे स्टोर्या आपण टाकू शकतो. जस जसं आलं तस जस स्टॉक आला तस आपण स्टोर्या टाकू शकतो त्याच्यावर हम्. बरोबर आहे. आणि आपल्याला पाहिजे कस रिटेल कस्टमर ची ऑर्डर जास्त. कारण की रिटेल कस्टमर कसं डायरेक्ट साठ साठ रुपयाची विकली केली आज. मी तीन म्हणजे ऑन द स्पॉट तीन विकले.
मी काय म्हणते आपण स्टॉल लावायचा का?
नाही. स्टॉल बील नाही. हे नाही हे हे चिल्लर धंदे नाही करायचे आपण काय करायच माहिती आहे का. फक्त विकायची जाऊन त्याच्या जवळ हा. अच्छा, तुला आले. मम्मीला दोनशे तीन रुपये आले माहिती आहे का? फक्त ती बोलण्याची. मम्मी दीदी म्हणते वडापाव खाऊ आपण.
नाही. काकू मंचुरियन भजे खाऊ.
मंचूरियन, भजी.
जेव्हा आम्हाला ये, जेव्हा आम्हाला ये तेव्हा आम्ही वडापाव खाऊ घालू.
जवा जवा दीदी ला येईन मंजे ते जेव्हा वडापाव खाईल म्हणते, हो बरोबर आहे.
अन पैसे कुठे दिसून राहिले आलेले.
आग तिला अकाउंट जॉईन करावं लागतं माहिती आहे का, तिथं आता आपले टस्क जसे जसे पूर्ण होतात ना, तसे तसे अकाउं जॉन कराव लातं. तेला, तु मला आता दिदीन तर एका दिवसात तीस कॉल केले ते
आरे बापरे... !
तर तिला आता आलते तिला हजार रुपये आलते डायरेक्ट.
एका दिवसात तीस कॉल हजार रुपये.
बारा-बारा मिनटच बोलावं लागते, जास्त बोलाव नाही लागत.
मग आत, आता आपला फोन कट झाला आपण परत तुलाच लावू शकतो का
अ तीन वेळा लावू शकतो तू.
एका दिवसात.
हा एका दिवसात.
ठीक आहे. मग मी तुलाच लावत जाईन ती.
नाही, मला नाही, मी तुझा नंबर दिदीला शेअर केला. आता तू दिदीचा नंबर मी तुला शेअर करतो. तू दिदीला कॉल लाव, दिदीशी म्हणजे पहिले अ पहिले साधा पहिले साधा कॉल करून घे
दिदीला सकाळी करेन मी.
बरं ठीक आहे ना, तू आता तीन कॉल मलाच करून घे.
येस.
हा. नंतर मी तुला तीन कॉल करतो, आपण बोलतच राहू. काही नाही, काही होत नाही, माझे कॉल माझ्या कॉलच्या वेळेस तुझी झोपायची वेळ कसे काय होणार आहे.
नाही मी-मी मॅरिड आहे. मला एवढं रात्री बोलणं अलाव नाही.
होर बापरे बाप... ! तू तुझ्या माहेरी ये.
नाही-नाही तरी माझ सासरी मलाही मला अलाव हो, पण माहेरी पण झालं माझं बापू हवलदार आहे.
हव का, बर ना.
माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्या पप्पाला खूप प्रॉब्लेम आहे.
अच्छा, मग तू खालच्या रूम मध्ये येऊन बोल की.
नाही-नाही एवढं आहे. नाही माझी पोरब झोपली आता, एवढं का कष्ट करत नाही मी.
अच्छा.
पण बारा अजून बाकी छत्तीस मिनिटं तुझ्याशी बोलायचं आहे मला, आहे ना.
सातशे अ काय सातशे किती. अ वीस सेकंद, सातशे वीस सेकंद चा कॉल झाला पाहिजे, माहिती आहे का. हा, बारा मिनिट, बारा मिनिटाचा कॉल. विचार कर ना, ऐंशी ना, ऐंशीन हा. ऐंशी न तू लाव ना, किती लागते, ऐंशी रुपये पर कॉल.
चाळीस चाळीस.
बघ, तुला ऐंशी रुपये पर कॉल भेटू लागल माहितीय का, त्याच्यातही कटून कटून येतं म्हणा, म्हणजे तुला बघ, तिन तीस कॉल केले, तर तिला समजा हजार रुपये आलेत.
आपण एवढा लालचं नाही, आपण पाचशे रुपये रोजही करू
अरे पण, इ इचार करणं म्हणजे तिने एवढे थोडी कॉल री केले, तिने रिसीव्ह पण केले ना काही काही कॉल.
अच्छा! हां.
हा, बरोबर हाय का?
हम्म हम्म, अगदी
आता उद्या ये, तुला अकाउंट लिंक करून देतो त्या ऍपला.
अकाउंट सगळं मलाचं येते रे
हम्म! मग लिंक करून घ्यायचो ना तू, आज जे अकाउंट आहे. बघ, ते पेमेंटचं ऑप्शन आलं, तर अकाउंटस् लिंक करून घेतो.
हम्! ठीक आहे ना, सकाळी करेन.
हम्म!
मला रात्री शांततेत, मोबाईल वर रीलस स्क्रेल करायला आवडत. मला अकाउंट बीकाऊंट
मला आवड, तू ती रील बघितली का ती? अ ते हे आ हा, टमाटर बडे मजेदार.
नाही पाहिली बाबा.
आ, अरे ती म्हणते ना ते, हट टमाटर बहोत खट्टा है, झूठ बोलता.
मला आ मला मेकअप, ब्युटी, चॉकलेट सध्या हेच रिल येतात.
अच्छा अच्छा! हा, अरे ते चॉकलेटच राहिलेय ना, आपलं
चॉकलेट तर राहूदे सध्या
हम्म.
चॉकलेट बनवून तर पाहू यार, एवढं मोठं मस्त जरासं मला ही खायालं
डेअरी मिल्क खाऊन
अरे तुम्ही, मी काय म्हणतो, आपण खालं जास्त इन्व्हेस्ट करू लागलो, तर आपल्या चॉकलेटची प्राइज पण आपण जास्त ठेवू ना. कश म कमी कशाला ठेवायची? हम्म.
जास्त प्राईज वाले लोकं घेत नाहीत.
अरे आपण प्रीमियम ग्राहक पकडायचे ना ग, आपल्या जवळ काय फसाय लायसन्स येऊच लागलं. त्याच्यानंतर आपल्या दुकानाचं नाव टाकून देऊन, आणि आपण रजिस्टर करून टाकू याला. काय म्हणते, आपलं अमेझॉन फ्लिप काटला, हा अ बरोबर आहे का, जी. एस. टी आणि फसाई तर ते येऊस लागले ना. लागतं काय? लागतं काय, होममेड चॉकलेट, होममेड चॉकलेट जरी टाकलं तरी येऊन लागलं ना तीच्यावर, होममेड प्रीमियम चॉकलेट.
हो हो, मेड शुगर फ्री चॉकलेट.
हां, होमे शुगर फ्री प्रीमियम चॉकलेट.
प्रीमियम टाकणं जरुरी येन
शुगर फ्री मेन पहाय शुगर फ्री टाकणं जरुरी
फ्री मशरूम चॉकलेट टाकणाय आपल्याला.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
नाही मशरू पप्पा
अरे बापरे बापं त्यानंला म्हणा ना गोळ्या घेतं जा. काय तू पण तू गोळ्या देत नाही. एवढे खोकळ अरे ए अरे तुला माहिती अरे तुल माहितीये का माझे पप्पा बी असेच खो कलायचे रात्र रात्रभर मंग त्याची तब्येत खराब होणं चालू झाली.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
तुला माहितीय आहे का माझ्या पप्पा असं रात्र रात्रभर खोकलायचे मग त्यांला टी बी झाला.
हां.
मंग त्यांना निमोनिया झाला.
हम्म.
हम्म.
. पप्पाला पण ओळखते ऐसे म्हणते होते माझे पप्पा.
हा म्हणत होते.
. . ते तुझी मम्मी कोणाची बहीण आहे .
आं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
आं ते तर लयच कंजूस आहे हम्म. पैसा नाही सोडत माय पंचवीस हजार घेतले गाडी हो गाडी घेतली होती तेव्हा तर.
आणि पटवाऱ्या जो कि किती पैसा असतं रे.
आव गद्दन पैसा राहायचा त्याचा जो प्लॉट घेऊन ठेवलेले आहे त्यानं दोन-दोन, तीन-तीन.
ह
माहिती आहे का?
तो माझे पप्पा म्हणत होते की . .
हम्म ते तर आहे. .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
हम्म हम्म.
बोलत आहे मी.
ती बरोबर बोलत आहे तू तू बोलती राहय. तू बोलत राहय.
तो बरोबर बोलतय ऐक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
. तु फॉरेनर बोलत आहे फॉरेनर जसे बोलतात ना तसे. तुला माहित हाय माझी एक तेलगू फ्रेंड होती ती पण सेम अशीच बोलत होती. मी काय बोलत आहे.
तर मी तर भाषा बोललीच न्हाय मी कोणती लँग्वेज बोललो तर.
तु हिंदी मराठी मिक्स बोलते.
हळू हळू हळू!
आता मला प्रॅक्टिस नाहीये ना मला प्रॅक्टिस
तुला ही मराठी शिकवायला इथे
मी प्रॅक्टिस असली की मस्त बोलते प्रॅक्टिस नसली की मग माणूस हैसाच बोलते.
हम्म तेव्हा पहिले फ्रेंड्स होते. सगळं होते तुझे तेव्हा चांगलं होतं तुझी मराठी.
मी पाच वर्षापासून मराठी बोलतच नाहीय ना बे.
हाऊ ना मग ते सुटणार तर आहेच ना. मग ती सुटणार तर आहेच ना मग तु तु महिन्यातून एक कॉल करत जाय मराठी याद बी ठेवायसाठी.
हो नाही तेवढे तर बोलतो म्हणा आ मी प्रगती आहे प्रियंका काही यांच्याशी महिन्यातून बोल पण आता मी अशीच बोलते.
हम्म!
माझे मम्मी पप्पा आहे, त्यांच्याशी मराठी बोलते
अच्छा!
हो मी बोलते बोलते कुठे? कोणा सोबत?